बोल की
सकाळ च्याण अभ्यास का ग गेलीस?
ये बया ये बया हे
हॅलो
हॅलो!
हॅलो
सकाळपासून अभ्यास काय केलीस?
लिव्हर
त्यानं पाठवलय रिपीट तू
ती देवू काय
हं
डिटेक्टिव काय बोलल्या बोनाचा आणि गोल गोल वर्तुळाच आणि याच समांतर बूर समलंब ते चौकणती शेवटच चार पर्यंत केलं लेक्चर कम्प्लीट मग ते मग जरा युट्यूब ला गंगा नदीच बघितलो परत नर्मदा नदीच बघितलो. आणि त्याच्यावर ती टेस्ट तो तुम्ही तुम्ही पाठवले त्यात ते सोडवल आणि ह्याच गव्हर्नर सारखं तो गव्हर्नर
हम्म हम्म कुठलं हिस्ट्रीतलं?
परत ते हेच केल जरा हां आणि ते व वर न काय तर व्हि वर न हे आहे बग ते टेलिग्रामला चॅनल त्याच्यावरच जरा इतिहासाच केलो. तू काय काय केलीस
मी जीके वाचत बसलेलो माझं म्हणजे लेक्चर होतं. ते लेक्चर केलो.
कुठलं ग
तेच नव्हे विकास सरांचं ते पाठवलं नाही का तुला मी
ते ग करंट अफेरन्स तू पाठवलेलं बघ करंट अफेयर्स जीके च तें
हा हां, ते मला पीडीएफ करून पाठवल्यास ते
नाही नाही ती न्हवं
हो
ते वेगळं ते करंट अप्परेन्स आहे कितवा महिना वय वर्षाच नाही काय
हां
कस रहायचं?
एका वर्षाचय ते व्हय
हम्म त्यांच्यात
मग तेच कि ते वी, वी वरनं
विकास
कुठलं मला पण कळना कुठलं म्हणाल्यास तु?
बर आ आयनन तर जला डिस्कशन केलं पोरीसंगट.
हम्म
मराठी काय, काय कसं, कसं बघितलो.
एका व्हरायटीचं कशाला बघुन काय उपयोग आहे.
बघितलो म्हणजे तस तु बघितलं नाही गं त्यानी करालतीत ते जरा लांब बघुन उभारुन बघितलो.
कशाला?
भारी वाटलं दुसरी जणं अभ्यास करताना बघायला. स्वतः गेला बोंबलत. हॅलो
हं, हं व्यवस्थित हम्म जेवलो की. तू? काय ग बाई. ते मला, मला. हा. काय?
अं
कोण बोलतय?
हॅलो
बोल की.
काय म्हनलीस?
काय नाही ते, मग आता कुठलं काय करणार आहे?
अं?
अव्वा आगो उबलले का पैसा कत्ता उबललोय ग. माझ्या डोक्याला तेल लावणार होतीस ना?
हॅलो हॅलो
हम्म
ते पिडिएफ पण चांगला आहे होय गं? मी ट्रांसलेट करून दित्या.
हा
अ
हा. काय करु?
हॅलो
हा.
ते काय तू काय गेलतीस न्हव मगाशी?
काय?
ते काय सूप कसं केलतीस ते? कशाच होतं ते?
ते पुदीना, टोमॅटो अ ते कद्दू हेेत ना लॉकी, लॉकी पांढरा भोपळा दुधी भोपळा
दुधी भोपळा होय, हा तेचं काय?
क्वांटिटीमध्ये ते कडीपत्ता, पुदिना, टॉमॅटो आणि हे घातलेलो काय ते? तेवढच होत वाटत हं आणि ते मिक्सरला बारीक केलं गरम करून म्हणजे ते वाफवुन. किती मिनिटं लागली?
सहा साडेसहा
हा, हा घालायच
हो
उ उकळून घेतलो, बारीक केलो मग ते त्यात काळं मीठ टाकलेलो. आणि मिक्सरला बारीक करून घेतला, मग आणि फोडणीला काकडीच एकदम लहान एकदम बारीक, टोमॅटो एकदम बारीक, आल लसुण एकदम बारीक पेस्ट हम फोडणीला टाकलो आणि मग ते त्यात हळद पण थोडीशी टाकलो. मग ते बारीक केलेल ते मी टाकलो. पाणी काय अगोदरपासून सेपरेट असतेच त्याच टोमॅटो पण घेतलंल हा त्यात.
त्याला कसलं सूप म्हणायचं?
त्याला होय? त्याला मिक्स आहे हे सगळ पुुदीना पण आला त्यात, कढीपत्ता आला टोमॅटो, दुधी भोपळा हे सगळं भाजीतलं म्हणजे इ इंग्रेडियंटस मेन ते सगळं हाय की, मेनच हायत सगळी. टोमॅटो पण चांगला आहे, दुधीपोपळा पण चांगला असतोय. ज्युस करून नाही, नाही तस काय नाही जास्त कोण कॉन्टिटीमध्ये आहे सगळ हेल्दी होतय, एकदम हेल्दी.
आणि टेस्ट कसं लाग आगत्या
लय भारी लागतिया पेस्ट
मला वाटंल लय घाण लागत्या का काय?
शेवटला ते काळ्या मिर्याचे पावडर असत का नाही ब्लॅक पेपरची
हा हा हा
हे घातलेल हा लय मस्त लागालत.
एकटीच खातीस व्हय मग
नाय नाय सगळ्यांना दिलो घरात वा अम हा
माझ चाल मी
काय काय ते तुला होय तू कुंभोज मध्ये मी दानोळी मध्ये बघ ब कोण चालाय
स